हॅलो.
नमस्ते गुड आफ्टरनून.
हम हम गुड आफ्टरनून बरच आहेत का.
हो बर आहेत तुम्ही.
ह हो मी पण काय चालय बाकी.
बाकी चाललंय आता जेवण वगैरे झालं दुपारचं. मस्त पोटभर जेऊन केलंय.
अरे बापरे.
हम.
मग आवड आमचं काही नाही बघा पोरगी खेळाले तिला बघाले. काठी तिच्या हातात दिली तिने गाडी गाडी खेळाली.
हो हो हो.
हम्म कस आहे तुमचं इथे वातावरण.
वातावरण मिक्स आहे पाऊस येतोय जत''--'' तय काहीतरी मस्त गरम गरम खाण्याची इच्छा होते त्यामूळ.
अच्छा मग आ पावसाला तर कांदा म्हणजे खाण्यात मजा आहे. पाऊस पडला की कांदा भजी शिवाय पर्याय नाही. बरं वाटतं कांदा भजी. खायला भजे कांदा भजे. करत असाल तर त्याच्यामध्ये सोडा नाही टाकायचा बिना सोडायचा करायचा.
हा म्हणजे तेल धरत नाही ना.
तेल पण धरत नाही आणि मस्त कुरकुरीत पण होतात.
हो पण मग ते अ अ. पाणी पण कम वापरायचं पिठामध्ये असंच ना.
हो हम्म पाणी पण अगोदर पहिला प नाही पहिला अगोदर कांदा आणि पीठ म मिक्स करून घ्यायचं.
''हां''
हॅलो अगोदर मळायच का कांदा आणि पीठ मळून घ्यायचं आणि नंतर मग. पाणी टाकायचं.
पण पाणी नाही ते थोडा वेळ तसच. ठेवलं ना म्हणून ते पाणी कमी लागत म्हण.
हं कारण कांद्याला सहित पाणी सुटतं ना कांदा मीठ टाकलं पाणी सुटतं.
हो ना हो ना.
बाहेर नेऊ नको. आम्ही तर पाऊस पडला आम्ही करतो कांदाभजी.
हो ना तेच तर वातावरणच असं आहे की ते वाटतंच
कारण तेल पण
हम्
तेल जास्त जाण आहे दटपन आहे तेल पडते अंगावर का मग काय विशेष बाकी
बाकी विशेष नाही आता शाळेतून आली जेवण झालंय खेळते आता ती पण
हम् हम् घरातच खेळत असेल
हो आता नाही पुढे आहे अ खेळण्यासाठी शेड वगैरे हो
अच्छा शेळ्या का अच्छा अच्छा
हम्म
बर आमच्या इथे पण मोठं अंगण आहे असं डांबर रस्ता हाय गाड्या वगैरे येत नाहीत लेकरु खेळतेय एकटे हाय
पण लक्ष ठेवावंच लागत असल ना
हा लक्ष क आमच इथे समद मोकळा आहे की शेत बित हायत मोकळ हायत
हो ना तेच ना
हम्म एक एकटी हाय कंटाळ येत तिला खेळायला सोप तिला कोण नाही इथं लेकररं नाहीत तिकण
हा हा हा मग पावसात कुठे ट्रेकिंगला वगैरे कुठे फिरायला जाण्याच काही प्लॅन केलाय
नाही बघा आम्ही इथ खेडेगाव मध्ये कुठे फिरायचं नाही कुठं काय नाही इथ नाव ठेवतात
अरे बापरे पण एवढं घरातलं पण सपोर्ट करत असतील ना पण की घरात
नाही नाही घरात पण तसच जायचं नाही कुठं आपलं घर सोडून कुणाच्यात बसायचं नाही बोलायचं नाही आपलं घर हा लय अवघड पण आता काय करणार काढवते आता दिवस नाईलाज
बरं
आवडत नाही ते गावच्या साईडला असं आवडत नाही कि बाया लगेच बोलतात हे ते हि जी सुन आरे बापरे हि जी सुन हिथं गेली तिथं गेली त.. बसली लोकांचे काम हम् हम्म चांगलं केलं तरी वाईट म्हणतात ना वाईट झालं तरी चांगलं तसंच म्हणतात वाईट
हो ना ते तर हायेच
जातच नाही आपण कशाला उगाच जाव कुठ त्यापेक्षा आपल्या घरातच बसलेलं बरेय म्हणून मी आपली पोरगी आणि मी आम्ही घर दोघीच असतो घरात कोण नसते सगळे जातात दिवस बर पर करमत नाही
हो ना मग आता काय करणार दुसरं काही नाही आणि घरात पण मंग घरातल काम आवरल्यानंतर, खूप वेळ हे होऊन जा
काम. तेवढं आपला मोबाईल तेवढा घ्यायचा. बघायचा. पोरीला कधी कार्टून लावून देईन. हे तेवढं बघते थोड्या वेळ. तेवढंच नॉर्मल. तेढडच बघते. जास्त बघत नाही.
कारण तिला मोबाईल दिल्याशिवाय, माझे कामच होत नाही.
हा ना दुसरं नाहीये का कोणी घ्यायला?
नाही कोण नाही की घ्यायला. आम्ही तीन तिघ जणच हाव आणि पोरगी.
हो ना.
हम्म.
हम्
नाही सासू, नवरा, मी, पोरगी बस. लेकरला मारल पाडल.
काय चालूच राहतं. लेकरांचं आता काही ना काही.
ह घेणार तिला कोण नाही. तिला जवळ घेऊनच स्वयंपाक पुढे करावते. बघावते. दरवाजा बंद करून. कारण मी दरवाजा उघडं ठेवला की, हि ना कुठं पण जाते.
हम्म.
हम्म आता पाय म्हणजे चालायला लागली ना आता. तर पळते लई तर कुठे पण जाते. कोणाच्या पण घरात जाते. आण कोणा कुठे शोधावं पुन्हा. मग ते दरवाजा बंद करून काम खर करावं लागते.
अच्छा, मग असं काय नॉनव्हेज वगैरे खाता का तुम्ही?
हो खाते ना. नॉन व्हेज खात
नाही नाही.
बिर्याणी येत नाही म आपल्याला.
नाही येत बनवता?
बिर्याणीे येत नाही. बाकी मट रसा बिसा आपल्याला चिकनचा, मटणाचा रसा.
कस बनवता तुम्ही? कस बनवता चिकन किंवा मटन?
चिकन आम्ही धन आणि ल हे दालचिनी खलबत्यात कुठतो. चांगला.
हा हा ह.
एकदम एकदम बारीक करून घ्यायचा.
हम्म.
आणि मग नंतर थोडसं जास्त पण खोबर घ्यायचं नाही. अर्ध्यापैकी अर्ध खोबर घ्यायचं.
ह बके
पण ते खलबत्यात वाटायच. आणि लसुण एक दोन कडे घ्यायचे लसूून. आणि खूबर मिक्स वाटायचं खलबत्यात चांगलं. खलबत्यातच मिक्सरला आम्ही वाटत नाही. खलबत्यातच वाटून पुन्हा
सगळं खलबत्यात कसं वाटतं मग, तुम्ही ते खोबरं वगैरे सगळं.
त्या त्यात चव लागते. मिक्सरमध्ये चव लागत नाही.
खलबळ्या होत का कांदा खोबरं बारीक.
कांदा नाही टाकत आम्ही मटणात नाही नाही. खोबरं लसूण पुन्हा धन पुन्हा दालचिनी पुन्हा बिर्याणी मसाला म्हणजे चिकन मसाला मटन मसाला काय असल ते टाकतो तेलामध्ये नाही नाही आम्ही बिना कांद्याचा आमच्यात कांदा कोण खात नाही तेवढं खातानाच तेवढं लागत खातो पण खाताना जेवताना लागते असं टाकत नाही
मग असं काळवटणातल्या भाज्या बनवायच्या असेल तर कांदा त्याला पण नाही वापरत? तुम्ही म्हणजे जस शेवग्याची भाजी काळ्या वाटणात बनवायची. बरं म अशी तुमच्याकडे कोणती रेसिपी ही अशी की जी तुमच्याकड फेमस आहे किंवा ती बनवली जाते?
आमच्या इथं फेमस तर असं काही नाही असं इथं फेमस जास्त करून काही इथ गावत ना मटण वगैरे जास्त खातात.
हा हा नाही काय बी कधी कसं अस त, म्हणजे एखाद्या गावचं किंवा शहराची एक पारंपरिक डिश असते कि हा. त्या भागात ती डिश बनते, अच्छा! ह ह ह पुरण पुरण पोळी तर प्रामाणिक आहे चिकन मट काय सगळ्यांचं जास्तं पण पुरणपोळी ही पारंपरिक एक पदार्थ आहे आपला महाराष्ट्राचा
हम्म!
हो!
बाकी काही नाही बघ. हम्म, पण छान लागत बघा एकदा तुम्ही करून खलबत्त्यात वाटून बघा. लय आम्ही काय टाकत नाही. आम्ही असं काही लही टाकत नाही एवढंच टाकून ना कर तो आणि फ्राय नुसत तेलात फ्राय करायचं चिकन
हो हो हो ते कसं करता मग?
तेलात तेलात म्हणजे खोबरं लसुन येते. अगोदर टाकायचं म्हणजे लावून घ्यायचं पहिला सगळं जे असेल ना ते चिकनला इथे लावून घ्यायचं मग ते तेलात सोडायचं तेलामध्ये चांगलं ह्याला फ्राय करून घ्यायचं ताट झाकून झाकून पाच मिनिट झा त्याचा पण उघडायच हलवायच पाच मिनट झाकायचं उघडायच हलवायच अस करायचं. जोपर्यंत थोडस शिजत नाही तोवर तसच करायचं लागू नाही द्यायचं खाली चटकू नाही द्यायचं मग गरम पाणी करून मग टाकायचं हा गरम पाणी करून मग टाकायचं
ह ह नाही आमच्याकड चिकन बनवायचं अस ल तर आम्ही काय करतो चिकन धुवून घेतला ना क्लीन करून मग त्यात थोडंस दही टाक हो लाल तिखट मिरची मसाले थोडे थोडेसे अदरक लसूण पेस्ट आणि धना पावडर वगैरे टाकून आ एक तास तर मॅगिनेट करून ठेवतो
आम्हाला विकत्राचा धना आवडत नाही
हा नाही आम्ही विकतच म्हणजे विकत म्हणजे घरचे जे धने धने असतात ना तेच आम्ही दळून आणतो गिरणीतून भाजून वगैरे हा. मग ते तसच ठेवायचं ना मग त्यात थोडेसे लवंग, दालचिनी, मिरी. कोथंबीर वगैरे नाही का थोडंसं हे करून टाकायचं त्याच्यामध्ये. आणि मग पहिले शिजून घेतो आम्ही कुकरमध्ये आता पातील्यात तर काय नाही पातील्यात लं तर छानच असत पण आम्ही कुकरला लावतो ते. मग पाणी किंचित थोडस हा अर्धा ग्लास टाकतो थोडस नाही म्हणून आणि सूप वगैरे जर बनवायच अस तर मग थोडासा उभा कांदा कापून टाकतो आम्ही त्याच्यामध्ये.
अच्छा अच्छा
हा आणि मग ते शिजल्यानंतर इकडे कांदा, खोबरं भाजून घेतो चांगलं काळसर मग ते अद्रक, लसूण वाटून घ्यायचं छान कोथंबीर वाटायची. मग त्याच्या रसात ती फोडणी द्यायची.
हम्म हम्म.
मी मी पण काय अशी बिर्याणी बनवलेली नाहीये. रेसिपी नाही का पण आपल मसाले भात कस करतो तसं चिकन दाखवून भात चिकन भात थोडक्यात तस बनवतो आम्ही बिर्याणीपेक्षा पण चिकन भातात खूप छान हा. पण ते बिर्याणी भातात इतकी अशी छान टेस्ट त्याची तेे ना चव.
हम्म हम्म हम्म मी पण आपलं फोडणीचा भात जसं करते तसच कधी कधी करत.
हा हा हा ओके. आणि अ फिश वगैरे बनवता तुम्ही?
इथं गावात फिश भेटत नाही की.
अ हो हो हो. प गावच्या ठिकाणी बर बर दळण दळणवळणा सुविधा कमी भेटतात ह
इथं भेटत नाही नची आवडते पण इथं भेटत नाही
ओके, मग कोंबडी पालन वगैरे करता काय अस
नाही काही नाही नाही, गाय हाय आमच्याकडे हा एक गाय आहे दोन बैला आहेत.
ओके बैलांचा उपयोग शेतीसाठी
हम्म शेतीसाठी. लोकाच्या दुबा हाणायला आहे ते.
हा हा म्हणजे आऊत का डुबा म्हणजे आऊत का. ओके. मंग हे तुम्ही काय केलं पावसात आत्ता शेतामध्ये काय केलं.
आता शेतात मी तर मी जात नाही लहान मुलगी ना
हा हा पण काय केलं आयडिया नाही काय पावसाळ पिक
नाही मी पावसाळा तर काहीच केलं नाही बघा.
ओके ठीक आहे मग हो हो. चालतय मग ठेवूयात आता बोलू पुन्हा अ हं बाय -बाय.